हॅलो, हा. कशा आहात ताई?
हा मी मस्त.
हो मस्त चालय. गरमीच्या हेनि हैराण झालोय जरा पाऊस नाही त्यामुळे सगळीकडे तोच बोंबाबोंब. हो ना तुमच्या इकडे कस हो हो तेच तर. त्यांच्या हिने गरमी आणखीन होते त्यामुळे आणखीन घामाघूम व्हायला होतय आंघोळ केली तरी असं पूर्ण घामाने भिजलेलो असतो आपण.
हो हो.
खूपच कधी पडणार आहे काय माहिती का एक एक तारखा सांगतात सगळेजण आता कोण म्हणत बावीस तारखेला येणार कोण म्हणत अमुक तारखेला येणार.
पाऊस नाहीच असं असा सप्टेंबर मध्येच सांग
हं हं काय आता कसं होणार आहे काय माहिती.
ऑगस्ट, सप्टेंबर मध्येच असतो पाऊस.
हो पण तेच आत्ताच सुरुवात तर व्हायला हवी ना.
हा सुरुवात पण नाही यावेळेस लेट आहे, का म्हणता पाऊस?
मग झाला ना, आता जून जवळ जवळ संपला ना.
मग ते आपले सण असतात पाऊस
हो ना जून जवळ जवळ संपला जून मध्ये खरं पा नेहमी असं म्हणतात, सात जूनला पाऊस सुरू होतो. कुठचा सात जून आणि कसलं काय? ह ह ह नंतर सुरु झाल्यावर पड हा. बरोबर बाकी काय चाललंय तुमचं कसं?
बाकी एकदम मजेत, पण हेच काम आपले रोजचे. आणि पाऊस तर आलाच पाहिजे म, पाऊसामुळं काहीचं शक्य नाही.
पाऊस आल्याशिवाय पा पिण्याच्या पाण्याचे हाल नंबर, बाकी शेतकऱ्यांना शेता शेतीला पाणी कुठनं मिळणार? मग त्यांच जर शेत नाही निट पिकवलं नाही तर, आपल्याला कस पुढे धान्य आणि मिळणार म्हणजे सगळीकडे महागाई महागाई होणार सगळ्याच गोष्टींची.
एकमेकांवर अवलंबूनच असतं ना, आपण किती म्हटलं तरी आम्हाला नाही गरज आम्हाला नाही गरज काही जण म्हणतात, त्यात काय एवढं आम्हाला कशाची गरज हो पण ते एकमेकांवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असत तात ना.
आणि पा पाऊस पण झालायं तर ते पाणी पण दुषित येत, कसं प्यायनार?
मग तेच सांगते, ना हो ना तेच तर. काय कसं होणार माहित नाही?
आमच्या नाशिक नाशिक नाशिक शहरात कधीच पाणी टंचाई होत नाही, आता त्यांना दोन दिवस आड पाणी येत.
हो दोन दिवस आड येतं? अच्छा! अरे बापरे! आ आम आमच्याकडे आठवड्यात ना एक दिवस पूर्ण चालवतात, असं पूर्णच बंद करतात. हे करून हा.
पाणी त पाहिजेच प्रत्येक काम पाण्याशिवाय
पण काही लोक पण अशी आहेत ना, सगळ्यांना माहितीय आता एवढी पाऊस लांबलाय पाण्याची टंचाई आहे, पण काय काय जण बघा किती वि ह्यांनी पाणी वापरतात, म्हणजे काही काळजीच नसते त्यांना मिळ ते जरा साठववलेलं आपल्याला सांभाळून वापरायला लागतं ना.
पाणी भरून झाल तरी, त्यांचे नळ चालूचं असतात.
तर काय काय लोकांना त्याची किंमतच नसते. गाडी वगैरे धुणार पाईप लावून धुणार आणि काय सगळ आपल्या हे अंगण वगैरे धुणार.
हा ठीक आहे झाडांना आवश्यकता आहे पाण्याची झाडांना मारू शकतो आपण.
हो झाडांना घालणं वेगळं, पण तुम्ही आता समजा एखाद्याची फोर व्हीलर आहे कार आहे तेथले लोक धु गार धुवायला पाईप लावून पाणी मग त्याच्यात किती पाणी वेस्ट होत सांगा. खूपच पाणी जात ना तुम्ही बादलीत पाणी घ्या आणि पुसून काढा एक दिवसा आड करा हो किनई?
रोजचं चालत ते हा आणि किती धुतली तरी ती बाहेर राहून धुळ बस
हा परत नंतर धूळ बसतेच त्याच्यावर आता ही कोरडी हे आहे, ना जरा हवा इथली. त्याच्या मुळे तर ते काय त्या लोकांच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही ना, जेव्हा अगदी नाकातोंडात हे होईल. गळ्याच्या वर जाई ह्याच्यापर्यंत जाईल पाणी म्हणजे तो प्रॉब्लेम तो पर्यंत हे लोक काही सुधारणार नाहीत. करणारे पण त्यां त्या बरोबर बाकीच्याचे हाल होतात ना
हो ना, तेच ना. हे प्रत्येकानी समजलं तर, सर्वांची समस्या सोडवल्या जाता ना.
घेणारे हे नसतात, जरा ते अतिशहाणे असतात.
पण आजकाल कस समोरच्याने ते केलं तर, मी पण तेच करणारं. काय?
हा. तर एक करतो म्हणून, मग दुसरा करायला जातो. अरे तो करतोय मग मी कशाला नको असं आहे ते, पण त्याचे परिणाम काय होतात, दूर ह्याच्यात पुढच्या काळासाठी ते काय बघत नाही कोण असं असं झालयं ना, ह ह. बरोबर दुपारच्या तुम्ही झोपत नाही का जरा, विश्रांती नाही घेत?
हा झोपते मी पण, मग आज कसं बाहेर जाव लागलं.
हो ते पाहुणे आले होते ना. त्यामुळेच बरोबर त क तुम्हाला थोडं, सगळं काम पण पडली असतील ना जरा. सगळ आवराआवरी असेल, पाहुणे गेल्यावर हा. तेच बरोबर.
ते झालं का परत बाकी संध्याकाळची तयारी.
हो ना ते तर करावंच लागतं, ना लगेच आपल्याला काय चुकलंय आपल्याला? बायकांना ह ह ह एक झालं की की दुसरं हजर असत काही ना काही तरी काम हे झालं की, ते झालं की आणि पुढच काही तरी नाही त मग रात्री हे केलं की उद्याची तयारी थोडीफार, काय हे करायचं काय ठरवून ठेवून. त्याप्रमाणे काय भिजत तयारी म्हणजे आधी भिजत घालायचं असेल, काय कडधान्य करायचं असेल, तर भिजत घालायला लागत सगळं हे. त्यामुळे, मी पण आता मग अशी दुपारीच कडवेवाल घालून ठेवले भिजत ते मग हे होऊन, मग मोड यायला लागतात ना त्याला अंकुर येत ते.
कडवे म्हणजे आ हेच का?
अ हो उसळ करतो त्याची पण दोन प्रकारचे आहेत ना? एक ते सफेद वाल पण असतात ना पावटा.
हं ते नाही
सफेद वाल नाही ते दुसरे कडवे असतात ना म्हणजे असे चॉकलेटी रंगाचे असतात बघा.
हां हां हां.
त्याला आम्ही कडवेवाल म्हणतो. हां म ते मगाशी नाही मटकी वेगळी मट की छोटीशी अस ते दाणा. चॉकलेटीच असते पण दान दाणा छोटा असतो बघा. हे वालच प्रॉपर वाल पाहिलेत ना तुम्ही? सफेद पावटा पण असतो ते हां म त्याची जी ते वरचे साल असते ना ती अशी चॉकलेटी किंवा अशी थोडी लालसर चॉकलेटी अशी असते ती. म्हणजे ते म भिजत घालायचे आता भिजत घालून साधारण दहा-बारा तास तरी भिजत घालायचे म उपसून ठेवायचे ते पाण्यातनं काढून आणि म एक तर क कपड्यात बांधून असं हे करून ठेवलं किंवा मग चाळणीत वगैरे ठेवून झाकून ठेवायचं म्हणजे म त्याला एक हे येऊन म्हणजे अ अ मोड येतात त्याला अंकूर. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पा पाण्यात घालायचे पाण्यात घालून मग ते सोलूू नये कारण त्याचं साल ना जरा जाड असतं. हे सफेद वाल जे असतात, हा सोलावं लागता ते सोलावं लागत ते, कारण त्याची साल जरा जाड असते. ते ते पांढरेवाल जे म्हटलं ना, मगाशी त्याची साल जरा पातळ असते म्हणजे ती आपण शिजवून जर घेतली वाफ करून, तर ती आपण खाऊ शकतो म्हणजे असं साला अ सकट पण हे नाही खाऊ शकत. हे सोलायलाच लागतात, त्यामुळे त्याच्यातही वेळ जातो ना, जरा सोलण्यात. पण ते पाण्यात जर, नीट भिजलेले अस ले की नाही, मोड आलेले वगैरे कि म चांगलं व्यवस्थित अ सोलता येतात पटापट असे, पाण्यात न हे करून ठेऊन.
तुम्ही भाजी कशी करता त्याची?
त्याची आम्ही काय करतो? ते सोलून घेतले ना की ते अ मी कुकरला जरा लावून, एक दोन शिट्या काढून वाफ वून घेते. जरा जास्त नाही थोडसच त्याच्यात हळद आणि मीठ हळद आणी मीठ टाकतो आम्ही. आधी म्हणजे वाफवताना आणि ते वाफून घेते आणि मग कांदा, हिंग, मीरा ची फोडणी करायची. कांदा घालायचा, कांदा चांगला परतून घ्याय चा हे करून झाले की त्याच्यात ते वाल टाकून जरा परतून घ्यायचे चांगले असे म्हणजे त्यालाही हे लागेल. हां त्याच्यात आणि हे घालायचं काय ते तिखट घालायचं लाल मिरची पावडर वगैरे. आणि मग खोबरं असतं ना खोबरं आणि जिरं थोडं आणि हे वा टून अ मिक्सरला हे करून घेतो बारीक. हम्म आणि मग ते त्या च्यात घालायचं गुळ घालायचा कारण ते थोडं असं हे असतात ना वाल ते म्हणजे एक म्हणून त्याला ते कड हां कडवेट हां. तिखट गोड आणि गुळ घालायचा आणि चांगलं हे करायचं उकळी आणायची त्याला हे करून मग वरणं पाहिजे तर कोथिंबीर वगैरे घालायची.
हां डेकोरेशनसाठी.
अं?
डेकोरेशनसाठी.
हो पण ते कोथिंबिरीचा पण थोडा स्वाद ये तोच ना नाही म्हटलं तरी चांगला ताजी कोथिंबीर असेल तर त्याचा स्वाद येतो ना एक प्रका
नाही कोथंबीर खायला पण छान आहे दिसायला पण छान दिसते वरतून.
तुम्ही म्हणालात तसं डेकोरेशन ते वर असं दिसलं की जरा छान एकदम हे येतं खाण्यासाठी. कशावरही आपण खोबरं हां भाकरी कधी भाक भाकऱ्या करतो कधी चपाती सुद्धा चाल ते काहीही म्हणजे असं.
हां म्हणजे कशा सोबतही खा छानच लागते.
आमच्याकडे ते जरा खूप आवडतात कडवे वालाचं. त्याच्या हां जरा आवडतात म ते मी
उसळ टाईपच ही थोडी भा
हो उसळ टाईप पण जरा थोडी ग्रेव्ही अ करायची अ मा माझ्या आईकडे ती नुसती कोरडी उसळ को म्हणजे ग्रेव्ही नाही वरणं खोबरं आणि घालून अशी करायची. अ इकडे म हां पण इकडे सासरी माझ्या त्या सा सूबाई करायच्या ते असं खोबरं आणि हे वाटून घेऊन ते लावायचं, म्हणजे जरा रस भाजी तयार होते ना त्याची? हां म्हणजे अ रस राहायला ग्रेव लागली की थोडं, तस त्यांना आवडायचं. मग ती त्यांची पद्धत कर. हे करत.
चालेल. छान बनून बघेन मी पण.
एकदा बघा. तुमच्याकडे पण असतात का, तिकडे मिळतात का कडवेवाल?
नाही कडवे वाल तर मी पहिल्यांदाच ऐकले म्हणून तर तुम्हाला विचारली रेसिपी सांगा आम्हाला. मिळत असतील पण मग मला नाही माहित.
हा. बरोबर, चालेल. झाली का? दहा मिनिटं. अ - हा. चला थँक यू.
धन्यवाद.